तूच म्हणालाय.
हॅलो. हा. ती आता टाकला ती का महत्त्वाची सूचना?
हो.
म्हणजे कशाबद्दल आहे ती?
अं? तू स्वतः किती केलेले आहेत? हॅलो. हॅलो.
मी स्वतः-
तू स्वतः पाच केले?
तु स्वतः पाच केले? हो. हां. तु स्वतः -
हा का? हा. आणि किती आलेलेत? तुझा सातवाय आणि.
तीन आलेत.
अच्छा. आठ झाले का म?
अच्छा. आठ झाले का म?
हम् हम.
आणि तीन आलेत म्हणजे तुम्ही दोन केले तुमच्या आधी एक जण अस आले.
हा का तुझे बरे झाले ना मग पाच.
हा त म्हणजे मी रिफ्रेश केलं ना लगेच पाच परत आले.
नाही ग.
नाही ग कॉल बरेच झालेत ना हा ते बाकीचे दोन झिरो मध्ये चालले गेले मग तीनच झाले.
हा हा बरोबराय.
दोन केले म्हणजे केले मी पण त्यांना आहे ना ते उचलताच नाही आले.
हं हं हं
मग मी इकडन कॉल करायची त्या तिकडन मला कॉन्टॅक्ट वर कॉल
हा का. हम्म नाही होत कधी कधी ते.
का?
मी बाथरूम मध्ये गेली तिकून आली चेंज केलं.
मग मी हा मेसेज वाचला म्हटलं नाही आता पूर्ण जेवढे करता येतील तेवढे पूर्ण करून घेऊ.
माझा काहीतरी तेरा वगैरे असेल हा. हं तेरा तेराव असेल हा कदाचित. मग तुला मेसेज टाकला परत मग परत माझ्या बहिणीला मॅसेज टाकला मग तिचा काही रिप रिप्लाय आला नाही दोघांपैकी ज्याचा रिप्लाय येईल म्हटलं त्याला सांगू.
मेसेज टाकलव
तिला पण कम्प्लीट करायचं आहे ना.
हा फोन वर. बोलून वेडे
हॅलो हॅलो आवाज आवाज. बोर बोर नाही होणार. पैसे कमवायचे. असं काही नाहीय. हं आवाज रेंजचा प्रॉब्लेम येतोय बरं का ग.
हो एक मिनिट.
हं
हॅलो हॅलो
हा मला परत एका जणाचा कॉल आला होता. म्हटलं की हॅलो येतोय का आवाज. हॅलो.
हॅलो. हॅलो हॅलो. हा येतोय आता मला परत एक हा येतोय.
डबल आवाज आला का? नाही काय नाही असु दे राहूदे.
येतोच येतो काही काही काही कॉलला प्रॉब्लेम येतोय तेे.
प्रॉब्लम येतोय हा.
हं मला आला होता एकाचा कॉल. हं म्हटलं की माझे पूर मला एका जणाचा आला होता
मला एका जणाचा आला होता कॉल.
मणे पूर्ण करून दे माझे असं. हम्म पण आता मला ना ते स जे समजत नाही काय बोलायचं. हा.
नाहीच कळत काय बोलायचं.
मला कळतच नव्हतं मी म्हटलं थांबा मला माझे काही आहेत म्हटलं जवळचे त्यां क डेट झाले का म्हट मग मी तुम्हाला करते म्हटलं.
ते हा माझा नंबर सेव्ह करून ठेवा उद्या सकाळी मला करा म्हणे म्हटलं.
हम्म.
हा म्मी मणे काक ना कधी कॉल केला. आता लगे दिसात चार पाच केले गेले.
ह मग आता काम आहे ना.
ह ना.
मी पण कधी केला नाही ना तिने नाही केला पण मी पण कधी केला नाही.
नाही माझ्याकडे नंबरच नव्हता तुमचा
हा नाही ग तस असं नाही मी पण नाही कधी केला असं.
केला अस हा.
हं आणि काय असं घरात कॉल आला मग स्वयंपाक करताना बोललंच जातं ना.
ब जात हा मग मावशीला केला मग तुम्ही पण असतातच.
हम्म हम्म. आणि त्या बोलत असताना मला सगळ्या गोष्टी माहिती पडतात त्यांचा आवाज छोटा नाही. त्यामुळे सगळ्या गोष्टी माहिती पडतात.
हा का काले कामा
हो. आता ते चाललं होत काय मयूर म्हणत होता रक्षाबंधनला जायचं.
अ नांदगावला का?
मग त्याला सांगितलं की तुला एक
जाणार आहे असं.
म्हणजे मी
म्हणजे मी आम्ही पण जाणार का बो अस विचारत होता तो
त्या सांगितलं.
त्याचा म्हटलं की एकजसाठी सुटी मगच काय रक्षा बदललं जातई हा आणि त्यातला त्यात दिरी पण येणार नाहीये. तर आपली तर मग जाता येईल असं. हा ते पण आहे ना राखे बांध्याल बई पाती
हा.
तुझाशीलील हा. मम्मीच काय माहिती मम्मी जाते त्यांना
मग का बज नाही जवपर्यंत त्या तेच म्हणे जेव्हापर्यंत हाय भाऊ तेव्हापर्यंत जावा.
आहे भा हा जाईल ना.
हम्म.
अ ल ठ बाय बा.
हमं.
तुम्हाला किती वेळ लागतो इथून तरय जा.
मला सेम टाइम लागतो ग इथून नाशिक पण नाशिक पासून
वन डेडेटऊन जा का?
मला तीन तास लागतात ना जायला.
बस वर गेला.
बस वर गेलं तरी अ हा तीन साडेतीीन तास लागतात म्हणजे एवढंच आहे की आमची कोणतीच बस बंद पडत नाही.
नाही. बाम बसले.
नाही इथून नाशिक नांदगाव बंद पडते ना.
पते हा पडते ना काही वेळेस.
हम्म ते नाही तीन तासात सराना पोहोचते.
आम्हाला नाही बघा इथून गेलं का धुळ्याला धुळ्याला बस बदला लगे मालेगाव बस बदला लगे नांदगाव बस बदला.
हम्म हम हम् हम्.
असे तीन बसेस बदलवायच्या आणि तर मग मालेगाव मध्येच जन स्टँड नव स्टँड करायचं.
हम् हम्.
तर त्याच्यात कसं म्हणजे नाही बसेस थांबतात नाही थांबत. कायखाद वेस जे थांबतात. पण मग असं फुल असतात ना ते खूप मग
नाही इथे भरपूर भरपूर बस लागता म्हणजे जवळपास तुला सांग. दर दहा मिनटाला बस आहे आम्हाला
मग बस सड ला आहे मग डायरेक्ट तुम्ही? पड जात.
हो आणि तीन तास लागतातच.
हा आम्हाला
वन
बदलवत बदलवत जायचं.
शक्यच नाही वनडे रिटर्न ला जायचं किती थांब.
हां वन डडे ह.
मग जायचं किती थांबायचं किती त्यापेक्षा मग ते न गेलेलं बरं असं. हम्.
हा.
वनडे रिटर्न नाईट्स.
तुम्ही दना ते म जाणते पण तेव्हा का गेल्या नाही वाटते ना.
मग लग्नाला गेली मी तेव्हा मी फक्त किती वन मी तेव्हा वन डेच गेली.
वने डे च केली.
हा आणि संध्याकाळी रात्रीच्या वेळेस सकाळी गेली मी दहा वाजता पोचली दहा अकराला आणि तिथून संध्याकाळी सहाला निघाली मी हा आणि सहाला निघून मग लग्नाच्या घरी गेलो आम्ही हा काका पण होते ना मग आम्ही स
का काप होते ना मग आम्ही सकाळी गेलो दहाला पोहचलो ह ह.
आणि मग लग्नाच्या घरी मग लग्न होतं म्हणून रात्री मग कामाला थांबलोच नाही. नाही का दोन तीन दिवस नाही का गेलोत आम्ही
माश आधी गेलेले होते हा.
हा.
तीथोून डायरेक्ट मावशी तिकडे दिली होती बरोबर.
हम्म हम् त्याच तेव्हा असता मग मग मी मम्मीकडे गेलीच नाही काधिची मुक्कामाला जाईल मी नाही आता रक्षाबंधनला जाईल ना.
म्हणे जाऊन भेटून येईल म्हणे
जायच. हो पण नाही गेली मग मी तेव्हाच गेली आता मग मध्ये बहिणीचीीब्येत बरी नव्हती.
बहिणीची बी तब्येत बरी नव्हती आणि काय तिथ काही चालूच राहत ग आता जाईल रक्षाबंधनला अ दिवस असं काय करू काय करू याच्यात‌.
हा रक्षाबंधनला बी असे तुझा मामाच इथय.
नाशिकमध्येध्येच.
हा तोच जातो का नाही जातो त्यावर डिपेंड आहे मी जाते का नाही जाते.
हा ना मावानी राहतील मग तुमचं जाऊन पाहि बाहे त मगरी बोलवून घ्यायच हा. कनाक बर ब.
एकच किलोमीटरचं अंतर आहे.
म अह अख आखजला आले तरी तुमचे काकाचे मुलं म्हणजे काकांचे मुलं क हा मला काय वाटलं नाही मला काय वाटलं. काल ते होते म्हंटलं तुम्ही दुकानाचं सामान म्हणजे करत होते ना ते दुकान टाकायला गेले ते बघा मग तिथे तुमचे भाऊ पण आले ते मग मला वाटलं ते तुमचे भाऊचे मला ना तेरापिसेम वाटायचा म्हंटल भाऊ असतील म्हटलं तुमचे लहान भाऊ नाही तुमचे सक्के भाऊ आहे असं वाटलं मला कोणते ते घरी आलेत ते
हा तो माझ्या काकांचा मुल घा आहे.
माझ्या काकांचा म आहे
हा पण रा
ह पण चेहरा सेम येतो असं ना माझी मम्मी आणि काकू महिने महि स्या महि म्हणा काहि ांवा मी तुम्हाला परत करते. अच्छा.